हॅलो येतो आवाज
हो हो. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा येतोय आवाज हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा येतोय आवाज
हो आता येतोय.
हा बोला ना.
आवरलं.
नाही काय चालूच होत स्वयंपाकाची तयारीत चालूच केली होती आता इथच पाऊस झाला इकडे.
भिंडीची भाजी काहीतरी चालूत विचार करायचं कारण की भाजीपालाच नाही.
दररोजच तेच तेच काय करणार आहे वरण
हा ना तो वरण भात भेंडीची भाजी कराव म्हंटलं पालकभाजी आणावं तर सगळे ते माखेललाता चिखलाने आणि ते गोगल.
काही बाहेरच असं हे पण नाही खाऊं वाटत.
हा ना आणि पालेभाजी खायची अशी इच्छाच होत नाही ते चिक्खल माखलेली ते गोगलगाय ते असं सर्व
ह
त्याच्यामुळे इच्छाच होत नाही असं. पालेभाजी खावा आणि बटाटे ते किती खावा.
मी तर
मग आता वरण भात भेंडी करावा म्हंटलं नंतर मार्केट ला जावा. असा विचार चालू होता. आवाज ब्रेक होतोय तुमचा?
पाऊस वगैरे
नाही नाही आता उघडलाय पाऊस पण येतोय जातोय येतोय जातोय पावसाचे असे खूप हे झालेले आहे सर्दी खोकला हम्म हो क्लायमेट पुढं चेंज होऊन जातात लगेच गारवा जाणवायला लागलाय असं लगेच कधी कधी गरम होतं पण कधी इकड चांगला पाऊस झाला
हा वा
एकद हा ना इकडे भरपूर पाऊस झाला मी असं म्हणत होते एक पंधरा दिवसासाठी ना आमच्या इथले बाय आहे ना एक अ वारीच वारी वारीचे लोक राहतात ना
हॅलो
हा
हॅलो हा आवाज ब्रेक होतोय ऐक ना तर वारीचे लोक राहतात ना त्यां इकडून रस् चवरून जाणार आहे इथून जवळून जाणार आहे तरर मग आम्ही दहा पंधरा जणांनी ठरवलो की त्यांना थोडंफार आपण असं नाश्ता पाणी द्यावत तिथल्या तिथं बिस्किटस म्हणा पाणी म्हणा थोडे गोळ औषधं किंवा असं पेन अ गोळ औषधं नाही म्हणजे ऍक्च्युली विचार आला होता पण म्हणलं अस ट्यूब द्यावा लावायला एखादी पाय दुखतं कोणा कोणाच कंबर दुखतं
हा मग ते मेडिकलमध्येध्ये येऊन जाईल मेडिकल स्टोअरमध्येध्ये ते ना पूर्ण असं किट भेटत त्याच भरपूर सारे ग औषध करत असं हातपाय दुखत त्यांच्यासाठी ऑइल अ क्रीम वगैरे सर्व असतं त्याच्यामध्ये
हो ना मग तेच त्यांना द्यायचा विचार चाललाय मग तू येशील का एक उद्या सकाळी दहा वाजता
हा येईल ना मग तू काय घेणारे म ते द्यायला तिथं द्यायला
अ मी द्यायलाय ना ग चाललं होतं की आपले विक्स नाही कहते विक्स घ्यावा आयडेक्स घ्यावा आणि मूवचे क्रेम्स घ्यावा त्याचे डायरेक्टली होलसेल याच्या मधून राहत तेच इकडं चाललं ते मी गोवे कॉलनीमध्येध्ये
हल
आता नाही बाकीची पण भरपूर जण घेतायत ना
मग बिस्किट वगैरे घेते बिस्किट आणि हा मी पण घेते काही राजगिऱ्याचा लाडू घेते काय बिस्किट वगैरे घेते आणि छोटा फरा छोट फराई चिवड्याचे हे असतात ना पॅकेट
हा ह का नाही मग माझी काय इच्छा होती नाही तर मीी काय म्हणत होते तुला नाही तर असं ते सॉक्स बस घेतले असते ना तो असणे ओले होते काय कं थंडीचे आहे ना का मा खाण्या भरपूर देता पण आता सध्या कस ते पावसच चालता वरतून भिजता तस एका एका बायला विचारलंय मी ते रेनकोटची नाही का राहता
रेनकोट राह तर बघ डायरेक्टली ते शेतकरी वापरत बघ ना शेतामध्ये पागोटा टाईप राहत डायरेक्टली असं प्रॉपर रेंटपोर्ट पण नाही हा ते पण विचारलं मी तर ती बोलली एके ना एक पन्नासला दिली ती
अ चालेल ना मग काय असेल ते घेऊन टाकू आप हा एक घेऊन टाकू मग
हा ना मग ते कसे काय की खाण्याच्या वस्तू नका कसे इथं राहत देत त्याच्या मर्जीने देतं पण हे कस एकदा चढवून घेतलं की पन्नास साठ असे जणांना दिले ना व ते टेन्शन नाही राहणार असा माझा विचार चालू होता ते नाहीत आणि ते घेणार आहे मी आणि ना आपलं मेडिकलचं किट वाटलं त्याच्यामुळे तू आणखी पन्नास ऍड करून टाकण मग काय वाटतं तुला
कोत म
हा रेनकोट मध्ये समजा मी पन्नास घेणारच आहे हा हा ना पन नसते पण नस तुजे
हा चाल ना मग तेच शंभर ते घेऊन टाकू काय ते मेडिकल ते पूर्ण किट असत ना तो बॉक्स त्याच्यात काय काय बघू ते घेऊन टाकू ते पण आत च ऑर्डर करून द्या लागेल
हा ना ऑर्डर तर करून घ्यायचीच आहे मग त्याच्यामुळेच म्हणलं एकदा ज बोलून घेऊ मला पण आता तो फरसच समजला ना त्यामुळे
हा चाल ना आणि मग थोडं फर वाटलंस तर अजून विचारू कोण घेत असेल खायचं प्याय तर मग बघ
हा काही क खाणार पिणार भरपूर नॉर्मल लोक पण भरपूर पुूर देत ना ग म
हो
हम् न एक ये ना सकाळी दहा वाजता ये
हा
हो का म्हणजे कसं मंगा इ तर जाताना ज ना देऊन टाकू आपण जवढच त्यांना मदत होईल आणि कस मदतीला पण येथ असतो
हो तेथ आहेच
आणि मी कसरी केलं हो आपला आयडक्स टूप आहे ना मेडिकलची टूप ना आता समजा मी पेन किलर गोळ्या घ्यायच्या विचार चालला तर माझा पण काही काही न कस अलर्जी राहते अगं समजा कोणाला काही त्रास झाला तर मग पुन्हा तीथ पण एक भीती वाटते ना ग कसं कोणाला कसली एलर्जी राहते कोणाला कसली अलर्जी राहते
हा
हो का नाही मग त्यामुळे मला गोळ औषध नको आपल्या आप फक्त आयडीएक्स छोट्या छोट्या डब्या नाही का राहते अगं त्या पन्नास घेत आपल्या मूच्या प स्क्रीम घेते पूर्ण बँडेज पट्ट्या पण एक एक असं ते डायरेक्टली पॅकेट भेटतय वीसच ते पण घेते कसं काय काय ना कधी पायाला लागून जात हाताला लागून जातं तेवढंच त्यांना पण लावायला काम येतं ना का मग
होम
मग ते पण एक काम येऊन जाईल असा
हा घेऊ ना जेवढा आपल्या आपल्याकडून घेता येईल तेवढं घेऊ
मग मी आता मी गोवे कॉलनीत जाते मग म तुझ्यावरचं पण घेऊन टाकू का एक्स्ट्राचं
तू आत्ता जातय का
होता चचालं अगं माझं मला काम आहे थोडं तिकडेच ना जरा मग तिकडे चालद शालेबारला पण जायचं मला मेन रोड ला पण जायचंय संध्याकाळीसच बाहेरच जेवण करायचं म्हणला मण सामान घेऊन याव म्हणजे हो. ैतनसंदे रा
ह चाल घेऊन घे घेऊन ये आणि काय पैसे होत ते सांग मग टाकवून देत.
ह चागल ना तसं बिलिंग ते उद्या भेटलं का करून घेऊ मग मी आता सध्या घेऊन येते फक्त हशुबा नाही अजून काही डोकयत आहे का तुला वाटत. का आपून काही घेण्यासारखं किंवा देण्यासारखं आहे असं. हॅलो. हॅलो. हॅलो.
हां बोल ना.
हा मग लागत तुला काय वाटतंय कसं देण्यासारखं किंवा घेण्यासारखं आहे काय असं.
नाही मग हे दोघच घेऊ आपण आपण मेकल् आणि रेनकोट.